हॅलो.
हॅलो, हा आवाज यायलाय काय?
हां यायलाय की, बोला.
हां हां काय करालाय?
काय नाई बसलोया.
हां. हां. चहा वगैरे,
हा आत्ता घ्यायचं बघा तुम्ही, तुमचं झालं?
आ नाही अजून मी पण नंतर पाचच्या पुढंच घेते सोडा.
हां हां.
जरा उष्णता असल्यामुळं लवकर, होय-होय म्हणूनच की, जरा त्रास होतोय नई उष्णतेचा.
होय.
हं.... आणि काय मग कुठं काय फिरायला वगैरे गेलता का नाही या वर्षी सुट्टीमध्ये मे महिन्यात?
फिरायला बालाजीला जायचं ठरलेलं,
हां हां.
पण आणि कॅन्सल केलं उन्हामुळं.
होय ऊन भरपूर हाय सोडा.
हा तुम्ही गेलता?
आम्ही गेलेलो सोडा मी मार्च मध्ये गेलते, आता काय नाही गेले मे मध्ये,
हां हां.
मध्ये मालवणला तेवढं जाऊन आले.
हां हां.
हूं... तिकडं तर भयंकर उष्णता हाय.
होय समुद्र असल्यामुळं असणारच तिकडं.
आणि त्यात मी लहान मुलगीला घेऊन गेलते त्यामुळं, भरपूर म्हणजे त्रास काय एवढा झाला नाही. सगळं म्हणजे पाणी वगैरे आम्ही जास्त न्हेलेलो सोडा फक्त काय ज जरा पोटाचं हाल होतंय एवढंच, एवढंच झालं जरा.
हां होय लहान मुलं असले की होतयच थोडं.
ही रडत असल्यामुळे फिरायला वेगळं मिळालं नाही.
हां.. हां..
-ता झालं. पण छान आहे तिकडं सगळं रॉक गार्डन वगैरे कणी भरपूर पॉइंट असे बघण्यासारखे आहेत. मालवण म्हटलं कणी कोकण म्हटलं की भारीच वाटतंय, निसर्गच एक वेगळं आहे कोकणातलं.
किती दिवस गेलता?
आम्ही अ दे एक दोनच दिवस गेलेलो सोडा. एकच वस्ती होती दोन दिवस होते एक वस्ती करून आलेलो आम्ही आणि सगळ्यां नी पण जरा थोडी मुलांना घेऊन गेलेलो ना आम्ही सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यां बारकी म्हणजे पाचवी सहावीची तिसरी चौथीची मुलं आहेत ना त्यांना सगळ्यांना घेऊन गेलेलो आम्ही मग आणि तसंच आमचा दुसऱ्या दिवशी महिला दिन होता, महिला दिन पण आम्ही तिथं साजरा केला छानपैकी. सगळ्यांनी काहीतर गेम्स वगैरे ठेवल्या. आम्ही त्या दिवशी गेम्स वगैरे ठेवलं गिफ्ट वगैरे हेतूनच नेलंत सगळ्यांना मग त्या गेममध्ये सर्वांना म्हणजे कोणाला काय कोण म्हणजे विजय होईल त्यांना गिफ्ट दिलं, मज्जा केली, डान्स वगैरे केला. परत महिला दिनाविषयी जरा माहिती सांगितली कोणाला जेवढी काय काय माहितीय?
हम्म हम्म!
महिलांचं सगळं महत्त्व सांगितलं. एकमेकाला जेणेकरून ज्यांना जे माहित नाही त्यांना ते आपण दहा बारा जण का असेना, पण कळते ना सगळ्यांना काहीतरी काहीतरी.
हो आणि मेन म्हणजे कीनी मी सगळ्यांना सगळं माहिती असतंय, पण हे रोजच्या धावपळीत सगळं विसरलेलं अस
विसरलेलं असतंय, हे संसार ही मुलं ह्याच्यातच माणूस गुंतलेला आहे आता.
हम्म, कधीतरी एक दिवस असं आठवणी काढलं की विषय निघला
होय होय, मग कसं झालं आमच्या गाव आम्ही गेलोलो त्यामध्ये तिघी चौघी आम्ही गावातल्याच असल्यामुळं कणी आम्ही गावातल्या पहिल्या त्या लहानपणीच्या सगळ्या गोष्टी सांगत बसलो, परत म हास णं हसायला हसणे मजा करणे ह्याच्यात भरपूर एन्जॉय झाला आमचं गेल्यावर तिथे.
हां हां हां!
म आणि समुद्रात गेलो तिथं हे झालं परत दोघींचा बड्डे होता बड्डे सेलिब्रेशन वगैरे केलं, मस्त एन्जॉय केलं, मुलं पण एन्जॉय केली आणि बघण्यासारखं म्हणजे सगळे तिथले पॉईंट बघण्यासारखे असल्यामुळे प्रत्येक पॉईंटचा आम्ही आनंद घेतलाय तिथं गेल्यावर.
हम्म हम्म!
हम्म! आपल्या शिवाजी महाराजांचं तिथं राजकोट पॉईंट तिथं आहे ते त्यो पण मस्त आहे बघण्यासारखा आहे.
होय, आम्ही म्हणजे लहान असताना शाळेत असताना आमची ट्रीप गेलेली, अ पाच चौथीला काय पाचवीला होतो त्यावेळेला त्यावेेळेला बघितलेलं पण एवढं काय आता लक्षात नाहीय ते.
हा हा हा. हा छान आहे मस्त आहे सिंधुदुर्ग किला ते असं बघून आहेत तर आश्चर्य वाटतंय की एवढ्या समुद्राच्या लाटा तिथे जाऊन बडवतात पण त्या समुद्राला जरा पण असा अजून धक्का वगैरे लागलेला नाही ते पण हां.
आणि ते बांधलेलं कसं असेल त्या एवढ्या पाण्याच्या इ
होय होय प्रवाह आहे तो ते एवढे मोठमोठे आता बोट झा हेच वगैरे आहेत ते हे करतात आणि त्यांनी त्यावेेळेस त्यावेळी एवढी म्हणजे हे नव्हतं ना पहिला अस वाहतूक वगैरे म्हणजे बोट वगैरे जास्त नव्हते त्यावेळेस एवढे डोक्या चालव म्हणजे असं मोटारी वगैरे नव्हत्या ना इलेक्ट्रिक मोटारी वगैरे तरी पण त्यावेळी त्यांनी इतका डोक वापरून बांधलेला आहे म्हटलं विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना ती
हो आणि तिथं म म्हणजे ते किल्ल्याच्या आतमध्ये काहीतरी दोन विहिर आहेत ना खरे पाण्याची आणि गोड पाण्याची हा हा हा. आम्ही अस म्हणजे लहान असताना गेलेले तिकडे ते लक्षात आहे तेवढं
हां हा.
आणि हे नारळाचं झाड अस नारळाचं झाड त्यावेेळेला जरा वाळलेल आम्ही गेलंलो ते आता आहे काय नाही माहीत नाही
नाही नाही ते जळले म्हण एकदा पाऊस वीज भऱ्या वा विजामुळे का नाही त्याला म्हणजे ते जळलेच वाटतं आम्ही गेलेलो त्यावेळी नुसतं तिथं एक बोर्ड लावलेला कि ते जे असं झाड होतात दोन त्याला हा हेे होते हा नारळा च्या झाडाला दोन फांदीे होत्या हा ते आ
आम्ही होतो की, आम्ही गेलेलो त्यावेळेला- म्हणजे ते अम अजून उभं होतं झाड आणि म्हणजे असं वर त्याच पान वगैरे सगळी वाळतेत पण खोड जे मोठं खोड असते ना उंच ते होत त पूर्ण हम्म हम्म.
आमच्या वेळेस आम्ही परवाच गेलेलो ना त्यावेळी ते म्हणजे वीज जळले म्हणून असं लिहिलेलं तिथं बोर्ड लावलेला
हा हा हा हम्म हम्म हम्म हम्म.
पण बघण्यासारंख आहे आता आपल्या महाराष्ट्र म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तर भरपूर असं ठिकाण बघण्यासारखी आहेत.
होय.
भरपूर भरपूर म्हणजे भरपूर आहेत म काही म्हणजे महाराष्ट्रात पण आहेत आणि करंडा कर्नाटकात पण आहेत
होय होय पण जास्त किल्ले वगैरे बघायला गेले तर नाही तर महाराष्ट्रातच मिळतात ते
मिळतात होय. महाराष्ट्रात किल्ले वगरे आहेत, ऐतिहासिक आपला इतिहास सगळा महाराष्ट्राचा आहे ना शिवाजी महाराजांचा. त्यामुळे जरा महाराष्ट्रात बघण्यासारखे भरपूर आहेत. कर्नाटकात आहेत पण जास्त कस मंदिरं वगरे आहेत देवांची मंदिरे वगैरे जास्त
ते मंदिर वगैरे सगळं ते कर्नाटकात येत.
होय होय छान आहेत सगळे.
हम्म.
आणि कुठे परत गेलता का नाही ह्याच्या हाती वगैरे
होयच्या आदी मग काय घेतला. आमचे जे काय जेवळ जवळचे हाय ते. नर्स वा-बाडी, ते कासव ते हेचं.
हम्म.
आपलं का गलत. हे तयार झालंय कि ते. मिनी गोवा म्हणून, पाझर तलाव हा तिकडं वगैरे जाऊन आले.
आला होय, ह ह. तिथं पण चांगलंय काय? बघायण्यासारखंय?
होय.
हा हा. आम्ही काय तिथे गेलो नाही सोड अजून.
हा हा, म्हणजे दिवसा एवढं काय असं वाटतं नाही. पणं, संध्याकाळी गेल्यानंतर न लायटिंग वगैरे ते सगळं धबधबा तेन चालू असतंय. त्यामुळे छान वाटते ते.
होय होय, हा हा. आणि मग?
आणि काय नाही, निवांत.
हम्म निवांत, आता काय वगैरे जॉब वगैरे करत नाही काय तुम्ही?
अ, नई आता घरीच असते.
घरीच हाय का, हा हा. होय मुलांना शाळेला वगैरे पाठवायचं ह्याच्यात दिवस जातोय.
होय.
हम्म, तो आता नर्सरीला गेला काय?
होय आता नर्सरीला. ह्या वर्षी.
ह, हा हा.
पाठवायचं आता.
होय काय? हा हा चालतंय की.
हा ठीके चालेल.